हा येतोय. माझ्याकडनच कट कट कॉलच कट झाला.
हा कट झाला. नाही म्हणजे मला फोन चालू दाखवत होता. आणि तुमचा आवाजच येत नव्हता काय.
नाय नाय. माझ्याकडे कट झाला फोन.
हां हा.
हा आणि हे झालं ना. अ
हां.
त्यामुळे मग, मला काही कळेना झालं.
हा.
हा असुदे जाऊदे. बोला काय?
का, काय म्हणताय म?
चोवीस, तीनशे, चौतीस हजार. पस्तीस. हॅलो ह बोला कि
हा मग तुम्ही काय शहरात वगैरे राहता तुम्हाला काय शेत वगैरे माहती हाय का नाही का तुमचं आहे का
नाही आमचं नाहीये शेत म्हणून विचारलं तुम्हाला शेताबद्दल माहिती विचारली
हा हा नाही आमच शेत आहे सोडा भरपूर आमच्या मम्मीच्या इकडे शेत आहे ना त्यामुळे आम्हाला बरच माहती आहे शेताबद्दल
होय का
इकडे आजा आजीकडे पण पण शेत मामाकड पण शेत आहे इकडे वडिलांच्याकडे पण शेत तर त्यामुळं काय नाही.
चांगलंय ना मी तुमची चांगली शेता बद्दल चांगली माहिती आहे माहती आहे तुम्हाला मग तिकडे काय असतं गहू ज्वारी का
होय गहू ज्वारी तंबाखू असतो आपले कडधान्य असतात सगळे होय.
तुम्ही ते हे पण करता का हे पण विकता पण का म्हणजे चांगलंय की म आता काय जेवढं पाहिजे तेवढं घरात ठेवायचं बाकी सगळं
बाकी सगळं विकून टाकतात मग
हम्म
हम्
बाकी सगळं हे करून टाकच
बाकी सगळं विकून टगतात जेवढे घरी लागतात तेवढे ठेवून घेतात बाकी सगळं देतात मग विकून हम् भात वगैरे असतं ना भात असतं ज्वारी असते तांदूळ असते. ज्वारी गहू बाजरी
ह
कोन नाचन लावतंय
होय
म्हणजे पायजे तर कोण उडीद लावतंय नाचण्याची भाकरी किंवा आंबिल
नाचणीला पण आजकाल खूप भाव आहे बरं का
होय महागाय नाचणी पण
महाग पण आहे.
नाचण्याचे आम होय ज्वारी तरी पन्नास रुपये साठ रुपये घेईल तसे झाले.
मग ज्वारे किती महाग झाली घरची असली तर मग किती फरक पडतो सांगा ना.
हो घरचे असले की फरक पडतो ना जरा
चांगलाच फरक पडतो घरची असल्यावर ज्वारी म्हणजे ज्वारी नाचणी नाचणीला पण आज काल खूप महत्त्व आहे बघा
ह
होय कनाही नाचनी पौष्टिक आहे बघा
होय नाचणी पौष्टिक आहे नाचण्याची भाकरी किंवा आंबील छान होत्या
आंबेल लाडू
होय नाचण्याचे लाडू आम्ही कधी केले नाही पण आंबील आणि भाकरी करतो
होय
लाडू कसे करतात नाचण्याच्या पण म्हणजे
आपले रेग्युलर आपले र रव्याचे बेसन बेसनाचे कतो तसेच. नाचणी थोडीशी तुपामध्ये भाजायची नाचणीचं पीठ भाजायचं. आणि त्याच्या गुळाचे पण करतात मी म्ह गुळाचं ना तसं प्रमाण व्यवस्थित जमलं पाहिजे.
हा हा नाचण्याची बिस्किट. वगैरे बिस्किट वगैरे खाल्लेत पण लाडू वगैरे कधी नाही असं नाही.
लाडू खूप छान होता उलट नाचणीचे.
हा करून बघते एकदा हा.
याच्यावर रेसीपी असते बघा.
हा आ.
त्या ह्याच्यावर नाचणीची रेसिपी लाडूची. काय ते? हम्म युट्युब वर बघून बघायची एकदा थोडी तर करून बघायच. मी युट्युबर बघूनच, एकदा दोनदा केले होते. एकदा जरा बिघडले. पण नंतर छान झाले.
हा जरा एकदा दोनदा तस होणार सोडा.
हा शेवटी कस ते घी हाय ओ. लाडू हे ते करायचं म्हणजे परफेक्ट प्रमाण पाहिजे, उगच
ते जरा बिघडतच.
हा साहजिक आहे ना, म्हणजे अस गोड काय बनवायचं म्हटलं ना तर सगळं.
प्रत्येक गोष्ट परफेक्ट असतो असं पण नाही ना.
नाही ए ना.
शेवटी हाताची बोट पण आपल्या सारखे नाहीएत. कुठ तरी कमी व्हायचं कुठेतरी जास्त व्हायचं चालायचंच जरा.
अगदी बरोबर हाय.
त्यामुळेच अ होय.
नाचणी म्हणा कुठलेही लाडू. बेसन लाडू, रवा लाडू, काही लाडू करा तुम्ही त्याच हेच पाहिजे.
होय प्रमाण व्यवस्थित पाहिजे ना, त्याच्याशिवाय होत नाही ते.
नाही होत, लाडूचे वगैरे मग नाचणीच सत्व पण पितात बघा. आता आपण एक पित नाही म्हणा म्हणजे पीठ पीठ आंबिल. तुम्ही म्हणता तसं पीठ थोडं शिजवायचं, ते पीठ शिजवून हे करायचं. हम्म. आसं गरम गरम प्यायचं थोडस ताक घालून वगैरे हा लहान मुलांना नाही मोठे पण मोठे व पिऊ शकतात. नाचणीमध्ये कॅल्शियम बरच असतय त्यामुळं
नाचण्यामध्ये
ते हे करतात का नाही. ते बघा काय ते हूम्म. नाचणी सत्त्व मिळत बघा, मेडिकलमध्ये. पैशा मुळ हे घरी केलेलं नाचण्याचं केव्हाही हे चांगलंच, नाचणी सत्त्व आजकाल घेतात बघा. मोठे ही घेतात बरं का? छोटेच घेतात असं नाही, मोठे पण ते नाचणीसत्व पितात.
हा होय होय.
मुलांना तर देतातच म्हणा, आपणही पिऊ शकतो. चांगलं असतय.
हम् नाचणी म्हणा, बाजरीची भाकरी म्हणा, बाजरीची भाकरी पण छान लागते.
बाजरीची भाकरी छान लागते. फक्त बाजरी थोडी उष्ण असते.
होय जरा उष्णता असते ना बाजरीला.
ज्याला उष्णतेचा हे आहे त्याला.
होय. होय जरा त्रास होतो ना, बाजारीच्या भाकरीचा.
बाजरीच्या भाकरीन, अन् बाजरीच बरेच काय बाजरीच पण बरेच काय काय प्रकार करतात बघा.
होय हा काय काय करतात.
हे चांगलंय ना कडधान्य, कडधान्य पण आहेत का तुमच्याकडे?
होय ते उडदाच्या डाळीचं पण करतात मा डांगर वगैरे करतात की उडात डाळीचं
डांगर करतात घुट करतात बरच काय काय करतात.
बरंच काय कदानाच बरच काय काय करत ते डांगर पण छान होते ना जरा मिक्सर ला बारीक करून
हो
जर कांदा टोमॅटो घालून छान होते हिरवी मिरची घालून
हो हो हो हो डांगर
हम्म भाकरीसोबत जरा पाऊस पडायला लागला कि छान लागते.
बरोबर आहे
पाोस पडायला लागले कि काहीतरी काहीतरी सुचतंय करून खायला
हम्म हे असं काय काय करून खायचं ह होत
होय
असं असं चांगलं काय काय सुस्तय-' असं हे करू ते करू असं
चमचमीत पाहिजेल ते ते करूया असं वाटतंय
असं वाटतं हे सगळं करू
हम्म हम्म पाऊस असला कि जरा होय
अ असं वाटत कोणतरी करून द्यावं
हा असं करू स्वतः उठून करायचं म्हणले गेलं कण टाळस येतय माणसाला
हम्म
असं ऐता आता तुम्ही आल की नाही मजाला भारी वाटते
असं गरम गरम माहती मिळालं डांगर म्हणा ते हे उडदाय जसं घुटही करतात बघा
ते कसे करातात माहित नाही आम्हाला
मला पण माहित नाही खरं पण मी बऱ्याज म बार्या जांकडे खाल्लेल आहे पण भारी होतो बर का कधी मी केलं मी पण कधी नाही करायला पाहिजे ट्राय पण खूप भारी होत मस्त होत म्हणे
ते मशरूम ची भाजी वगैरे करतात ते पण छान होतात
हा मशरूमची भाजी प ान होते प उडड्याचं घुडचं कस असतंय
हम्म हा ते शेतात वगैरे असतेय ना मग आमची काकी करते आम्ही कधी केलं नाही आमची काकीच करत्या
होय
आळब ते मशरूम करता काकी काय काय आमची काकी जर बेळगावचे आहे ना त्यामुळे तिला बरंच काय काय माहितीय आहे ह
होय
त्या मग काकी करत्या कायत कायतरी
ह हं हं
म्हणजे काकीला सवय होय काकी्याला त बेळगावात असत ना त्यामुळे बेळगावच्या त्यामुळे तिला जरा सवय आहे त्यामु काकीच कायतर कायतर चालू असते
प्रत्येक भागाच प्रत्येकाचं वेगवेगळं हे
हा होय प्रत्येक भागाच वेगवेगळ त्यांच्याकडे जरा वेगळ्या पद्धतीचं काय काय असते
पद्धतीच माहिती असते कोणालाच हे असतो त्याच्यामध्ये हात बसलेला असतो.
हो एकेकांचा हात बसलेला असतो घ्या.
त्यामुळं हम्म खाद्य संस्कृती प्रत्येकाची वेगवेगळी.
होय प्रत्येक संस्कृती वेगवेगळी.
खाण्याचे म्हणजे पदार्थाचे सुद्धा बघा ना तुम्ही का का नाही. मारवाड्यांची वेगळं गुजरातांचं वेगळं जैन जैनाच च वेगळ असं सगळ्यांची वेगळी असत्यात. चां चांगलंय की.
अ होय
चांगलंय शेताची माहिती आहे चांगली गोष्ट आहे.
होय.
मस्त अच शेतातलं कधी पण खाणं
चांगलं असत शरीरासाठी. आपलं आरोग्य जरा निरोगी राहत ना.
हम्म.
हा हो हित कस आपल्याला मार्केट मध्ये मिळते ते दोन महिन्यात औषध मारून पिकवलेला असते ना.
हो बरोबर आहे.
म्हणज रात्री औषध मारल की सक तावरण ते मोठ होते आणि दुपारपर्यंत ते जातय बाजारात संध्याकाळी आपल्या घरी येतय
ह ह ह
अशी अवस्था असते शहरात राहिली की.
आता काय करणार ना?
होय दुसरं काय आता न करू हाय काय आहे त्यामुळे आपल्याला राहायलाच पाहिजे पर्याय नाही आपल्याला पण.
बरोबर आहे शेत आणि शेतातलं तर शेतातलं घर तर घरर्च
होय घरच ते घरचच असतय, किती जरी काही जरी केलं तरी
हम्म.
घरचं ते घरचं असते ना.
हा म भाज्या वगैरे पण असतात ना शेतात तुमच्या?
होय भाज्या वगैरे असते कुरडीची भाजी असते पोकळ्याची भाजी असत्या आंबाड्याची भाजी असते. त्या ते हरबोरा असता त्या हरबोर्याची भाजी पण असत्या.
हो हो हरभरा तर माहिती आहे ना किती म
हो भरपूर महाग असते तथं मग आम्ही काय करतो ते जरा हरभुरे वरे यायच्या छोटी छोटी भाजी असते ना ती अशी खुडून ठेवायची. म्हणजे काढून हा आणि मग ती वाळवायची आणि मग जरा उन्हाळ्यात वगैरे मग ती चालते खायला.
होत. होय का?
होय ती कसं ज्यावेेळेस उन्हाळ्यात हिवाळ्यात असते ना मग हिवाळ्यात जरा छोटे छोटे असते त्यावर वरच वर शेंड शेंड काढून ठेवायच आणि ते वाळवायचं. च उन्हात उन्हात वाळवलं की हा वाळवून ठेवायची.
हा.
आणि मग उन्हाळ्यात आपल्याला मग खाऊ वाटली, की मग ती जरा पाण्यात भिजवायची आणि आपण तर कांदा चट कांदा वगैरे घालून मिरची घालून छान का होत्या भाजी. लसूण जरा घालून हो हरभराची भाजी छान होते.
आलयकी, त्याचा एक विशिष्ट हंगाम असतो ना भाजीचा त्या? म्हणजे विशिष्ट ह्याच्यातच येत ना ऋतूमध्ये ती?
होय होय विशिष्ट रूतूमध्ये, तीं हिवाळ्यात असते, दिवाळी झाली की हरबरा घालतात.
होय का?
म्हणजे ते उन्हाळ्यापर्यंत जानेवारीपर्यंत असते ना जानेवारीत लास्ट असते.
हम् मग तुम्ही जाता का, नाही शेतात काम करायला?
हो य जातो की, शेतात जातो की.
चांगलंय ना थोडीफार माहिती पण होते ना आपल्याला, का. म्हणजे कशाला, काय म्हणतात? कशाला काय, पाण्याचं प्रमाण कसं?
ह
काय काय नाय?
होय, शेतीत आमची जा होय जनावर येत, चार म्हशी येत, दोन बैला येत.
हो का? अरे वा.
हो गोठा वगैरे मोठाय, होय मशी पण आहेत, होय दुध पण घरचच असतय.
घरचच ये.
होय घरचच दूध ये, होय.
दूध आहे, मशी आहे, चांगलंय म्हणजे. भाजी आहे, धान्य आहे, दूध उपतय. घरच दूध दुपतय.
हो आहे घरचं दूध दुबतय.
चांगल, चांग